हॅलो हॅलो हा
हॅलो काय नाही आता झोपणार होती तेवढयात झोपणार होती ओ तेवढयात तुमचा फोन आला.
हा एवढ्या दुपारी दुपारी झोपाय लागल्यास?
दुपारी आहे हॅलो हा नाही दुपारी कुठ झो त्या का
हम्, हम्, हम हाय काय मग आजकाय सुट्टी हाय काय मग दुपारी घरात आहेस? परत
होय सुट्टीच आहे शुक्रवारी सुट शुक्रवारी सुट्टया आस त्या सकाळी घरातली सगळी काम आवरली दळणं वगैरे सगळी केली. फर्षा पूसल्या, कपाट झाडकी, खिडक्या पुसल्या म्हणलं थोडा वेळ झोपायच सुट्टी दिवशी भरपूरच काम होत ते मला ते कामावर कमी होतय खर सुट्टीला जरा जास्तच होतय.
ताक
ऑगस्ट ला नाही सप्टेंबरला आसतील
हा, हा म्हणजे नक्की कन्फर्म नाही बसवतो ना तुम्ही गणपती? किती दिवस आस
आमचा सात दिवस असतोय कि गौरी गण पती दोन्ही आसत्यात आणि आमच्या दोन गौवर्या आहेत.
गौराई दोन आहे हा कशी तयारी करता मग तुम्ही गणपतीची गौराईची?
गणपती गणपती जीच्या तयारी म्हणजे घर स्वच्छ करायचं साफ करायचं कलर करायचा गणपती आणाय च्या आदोगर काय डेकोरेशन ठरल त्याच्यावर असतंय निसर्गाचं करायचं म्हटलं तर एक चार दिवस आगोदर डेकोरेशन कराय लागते
मुलं पण आणि भरपूर एक्सायटेड असतील ना गणपती बाप्पा येणार म्हंटल्यावर घरी
करून द्यालागते अगोदर
आणि ते दिवस किती छान असतात नाही गण जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरी येतात तेव्हा सात दिवस किती छान वाटत ना असं वाटत कुणीतरी पाहुणे च आलेत आपल्यात
घर घर भरून असते
होय आणि वेगळाच आनंद असतो ना असं सगळीकडे धार्मिक वातावरण असतंय गणपतीची आरती वगैरे सकाळी दोन्ही टाईम प्रसाद वेगवेगळा कसं छान असतं ना सगळं नवीन नवीन कपडे रोज घालायची
सगळ्यांच्याच घरी गणपती असतात त्यामुळे सगळ्यांच्याच घरी असं आनंदाचं वातावरण असत खुश असतात सगळी सगळे राग द्वेष सगळं विसरून सगळे आनंदाने एकत्र येतात
हो आणखी अं प्रसाद वेगळा रोज सकाळी प्रसाद वेगळा संध्याकाळी प्रसाद वेगळा
आरती वेगळी
हा दुर्वा आणायच्या
त्या निवडायच्या हार फुलं
करायच्या
हम्म पोरां पोरांना आरती घ्यायच्या असत्या का मी ओळनार आरती मी घेणार
हो कुणाची भांडणं लागतात मी आरती घेणार मी घंटी वाजवणार आमच्या घरात पण असंच असत
मी आज आरधी घेणार मी आज गद्दी घेणार हा हॅलो
तयारी असते गणपती रोज बघायला जातात माझ्या मुल
आमच्या आमच्या घरी घरी गल्ली तर एवढा दंगा असतोय अगदी ताशाच्या आवाजात गरज गजरात का नाही गणपती घरी येतात वाजत गाजत असतात फटाक्याच्या माळा फटाक्याच्या माळा लावतात ताश्या वाजवत्यात वाजवत वाजवत गणपत घरी आणाय
म्हणजे घरगुती घरगुती गणपती कि मंडळाचे गणपती
घरगुती ये आमचा
त्या
हो आमचा घरचा गणपती पण आम्ही वाजवतच आणतोय आणि आमची फॅमिली मोठ मोठी आहे ना
हा हा हा हा
सगळे असं रिलेटिव्ह जवळजवळच आहेत नातेवाईक मग कस सगळी एक च येतोय ना आणि त्यामुळ मग मोठा असा होतय आमचा गणपती ते मुंडाळाचा गणपती इड जाण्यापेक्षा घरातच घण तेवढा मोठा होते करून करून सात दिवस कुठं जातात कस जातात काही समजत नाही
आणि गणपतीची मूर्ती पण किती छान छान असतात ना अँटिक पीस असत बाळू मामाच्या रूपातली म्हणा बाल गणेश म्हणा अस किती छान छान व्हरायटी असतात ना मूर्ती त्य मधे अँटिक पीस मस्त अस्ता मॅग तुमी अँटिक अस अनत कि रेग्युलर गणपती तुमचे ठरलेले असतात ते अता गणपती बाप्पा
गणपती ठरवायला आमचे मिस्टर आणि नंदुबाई असतात त्यामुळे त्यांनी जसा ठरवल तसं आहे श्रद्धा महत्त्वाची मूर्तीपेक्षा आणि आणले होते आम्ही पण आंटीत मुलत्या एकदा बाळूमामा चलपात मी आणलेली आहे मी एकदा अ पांडू रंग वि विठुराया ची आणलेली
होय का किती छान रूप अस नाही म्हणजे त्या रपातलं गणपतीचं गणपती बाप्पांच रूप काही वेगळंच असतय नाही.
वेगळंच असतय. खर त्यातून पण कुठल्या पण रूपात असल्या तर गणप ती बाप्पा म असं उठूनच दिसत. ते लगेच जाणवत की हा ही गण पतीची मुर्तीय.
हा आणि छान वाटतय नाई आणि मुला मुलं जास् आग्रह करत असतील ना, असली मूर्ती घ्या, तसली मूर्त
होय, आमच्या मुलाला तर फक्त, या वर्षी तर ते लहान मुल मोबाईल घेऊन बसलेल, ती मूर्ती आवडलेली.
बाल गणेश. हा अच्छा.
ग म्हणजे एक असं लहान मुल असतय, ते शाळेत असतय आणि ते त्याच्याकडे मोबाईल असतय, तीच मूर्ती घेऊया
हा म्हणजे मोबाईल, मोबाईल आवडतो का तुझ्या मुलाला खूप.
त्या मोबाईल मु होय.
हा मोबाईलमुळं म्ह हा म्हणजे ह्याला खूप छान वाटलं असेल ना, बाबा आपण पण मोबाईल घेतो, मग गणपती बाप्पानी पण मोबाईल घेतलाय. हा म्हणजे लहान मुलांच कस, लहान मुलांच मन कस अस एकदम अशी को म्हणजे असं, हे असतात ना, अल्लड असतात लहान मुलं, त्यांना
त्यांना काय समजत नाही हा. मूर्ती ठरवायला, मूर्ती ठरवायला गेले म्हटले की, हे सुरवातच मोठी मूर्ती बघायची. चार पाच फुटाची ते आपल्या घरात ते केवढी घर आपलं, छोटीशी असतया त्याची पूजा छानशी करायची असते, असं नाही. यांची मंडळात
श्रद्धा महत्वाचीय ना मूर्ती मोठी, लहान ते ल आपल्या मोठ्या माणसाच पण, लहान मुलांच्या हट्टापुढं सगळच हे होतय ना, जे लहान मुलं माग तील तीच मूर्ती घ्यावी लागते मग आपल्याला.
आणि त्यांना नेलं का नाही कि मग लय कोडं. घ्यायची कोणती मूर्ती, आणि मो मोठी मूर् त जेवढी मोठी मूर्ती असेल ना, तेवढी मूर्ती हवी असते ह्यांना, आणि गणपती काय आपण आता घरी घर घरचे गणपती कसे आपण असं त्यातूनच घेऊन येतो किंवा लांबच अंतर असलं, तर गाडीवरन, टू व्हिलर वरन, फोर व्हीलर वरन, फोर व्हीलर मधन म म्हणजे कस होतय जर मुठ्ठी मूर्ती असली ना तर ह्या गाड्या गाड्यावरनी येत नाही ना किंवा चालत म्हनल तर आणता येत नाही. त्याला मोठीच गाडी पाहिजे आमच्या आमच्या गल्लीत कसं फोर व्हीलर येत ते खरं कसं होतंय साईडला पाण्याचे ड्रम त्यांनी ठेवलेला असत रस्त्याच्या टू व्हीलर गाड्या असतात म त्या सगळ्या हलवत बसाय लागतय त्यामुळे एवढी मोठी मूर्ती हा घरा
ह ह ह हा हा लहान मुलं असतात ना शेवटी शेवटी त्यांना काय बाबा गणपती बाप्पा आपल्या घरी येतात आणि सगळ्यात मोठी मूर्ती आमची ह्यातच त्यांचा आनंद असतो
हा मूर्ती बघायचीच नाही दुसरं काय बघायचं नाही गणपती मोठा गणपती पाहिजे.
हा आणि जाताना गणपती विसर्जना दिवशी खरं रडत असतील ना मुलं
त्यांना ते आठवायला लागलं आठवायला म्हणजे आज संध्याकाळी गणपती विसर्जन आहे. असं शब्द बोला की चारीपण आमची सरळ बसतात म्हणजे माझी दोन आहेत मया नंदेची दोन आहेत चार जण भिंतीच्या साईड ला त्यात गणपतीच्यासमोर असं रडायला चालू करता त्यामुळे ना त्यांना एक व्हिडिओ आहे मी कधीतर शेअर करीन मी तुमच्या बरोबर असले रड त्यात ना मुलं
चौघसद्धा म्हणजे असं जीव जीव बसलेला असत ना गणपती बाप्पांवर म्हणजे असं आपली त्यांना वाटत असते आपलाच एखादा मित्र कोणतरी आपलाच फ्रेंड आहे कोणतरी असं मनोभावि त्यांची पूजा करतात की नाही गणपती बाप्पांची सकाळी उठल्याबरोबर आर ती पूजा म्हणजे त्यांचे गणपतीतच दिवस जातात त्या मुलांचे लहान मुलांचे गणपती बरोबर ते एक रूप झालेले असते
आणि आमच्यात मुलांना रोज तर ते पेड्याचे मोदक दिले ना. पास पड्याचे मोदक दिले आणि इतर. इ तर इतर दिवशी म्हणजे संकष्टीला पेढ मोदकाचे पेढ आणले ना बास आज गणपती येणार हाय
गणपती बाप्पा आणि पेढे हे समीकरण म्हणजे त्यांना माहिती झालेय गणपती गणपती बाप्पा असले पेढे हाय म्हणजे मोदकतो
मोदक हा मोदक आणि पेढ हे असतातच आता मग आत्ता लक्षात याल ह मुलं लहान असल्यावर काय त्यांना पेढ आणि मोदक. असलं म्हणजे बास खातात खरं मुलं आमची आवडी ना नी पहिल्या आम्ही गणपती तिला काढलस मम्मी देव बाप्पाला काढलं मम्मी देवबाप्पाला काढलसं चालूच असतय त्या घरातलं वातावरणच मुलं वेगळच करून ठेवतात.
शी विसर्जन असत त्या दिवशी गणपतीची मग गण मूर्ती बघायच मूर्ती सुद्धा अशी नर्वस असं.
नर्व्हस असत्या होय आपल्याला हा. असं वाईट वाटत ना पण ज्यावेळी घरातून गणपती बाहेर काढतो ना त्यावेळी असं गणपती पण एकदम. नाराज असल्यासारखं वाटतात ते मुलं रडत असतात आणि गणपती घेऊन जाण्यात ते माणसांचं पण पाऊल पुढे पटपट चालत नाही हळूहळू असं पाठीमागं बघत पाठीमाग बघत त काय करायचं आता काय करायचं. घालून आल की एक एक तासभर कोण कोणाशी व्यवस्थित बोलत नाही. नई जे तेे आपलं आपलं शांत शांत शांत हा असं. तर.
एकदम शांत वातावरण हळवं वा तावरण पण जे धार्मिक हा जी परंपरा आहे ती करायलाच पाहिजे आपण
आणि दुसऱ्या दिवशी ते दोन दिवस परत ते डेकोरेशन बघायला नको वाटतं त्याकडं बघायला
आणि आप आणि ते पटकन आपण काढू सुद्धा वाटत नाही आणि आपली इच्छा पण होतय ते डेकोरेशन काढायची अस सतत म्हणजे त्या रिकाम्या जागा इकड बघून मूर्ती तिच्या कस तरी वाटत असेल ना आपल्याला
अ आम्ही मूर्ती विसर्जन करत नाही शक्यतो आमच्या एरियातली एवढ्या कोणच कणी मूर्ती विसर्जन करत नाही सगळ्या मूर्ती अशा पाण्यात आता हा बुडवून असा
दान करत का ह हा ह ह ह हा चांगला उपक्रम आहे म्हणजे.
जे प्रदूषण पण होणार नाही आणि आमच्या शक्यतो शाडूच्या मूर्ती त्या नसतातच मातीच्याच असतात, हम्म त्यामुळे व्यवस्थित आपलं पाण्यातन पाच वेळा बुडवून काढ आणि हे करतोय आणि आमच्या घराात शेजारी पण खूप मोठ तर गार्डन आहे त्या गार्डनमध्ये त्यांनी अस तर हे ठेवलेलं असत
हा म्हणजे असे अ म्हणजे असे नगरपालिकेची लोक असतात का ति मूर्त्या दान दान करणारे म्हणजे ते घेणारे असतील
हा त्यांनी हा त्यांनी त्या मूर्त्या दान अस त्याच्या पेट्या भ हे बॉक्स मोठे असतात, त्याच्या म्हणजे कॅन कसं पाणी असं भरून ठेवलेलं असतं. त्या ते पाच वेळा बुडवायची मूर्ती ते आणि साईड ला काढून ठेवायची पूजा वगैरे करून मग
म्हणजे गणपती विसर्जन. करायचे ते तर पाचवीला विसर्जन करायचे बाहे काढून म्हणजे ते
त साईटला ठेवायची मग, त्यांच त्यांच वाहन येतय टॅ आयसर येतोय किंवा टॅक वगैर त्यात न त्या मुर्त्या हा व्यवस्थित घेऊन जातातत, एकामेकावर टाकत नाही, काय नाही व्यवस्थित अशा. ठेवलेला अस
हा प्रदूषण पण होत
हा त्यामुळे त्याचा त्यांनी परत फोन करून आणि नंतर विकायला आणल्या तरी चालते श्रद्धा महत्वाची.
होय की म्हणजे प्रदूषण पण होत नाही, सण पण व्यवस्थित साजरे होतात, म्हणजे भांडण वगैरे होत नाही. बहुतेक करून विसर्जनावेळी भांडणं भरपूर होतात ना.
हा इथ इथं तसं म्हणजे घरगुती गणपती तर तसा काय विषयच होत नाही आणि आमच्या, म्हणजे गल्ली, हा गल्ली खूप मोठी आहे. त्यामुळे आमच्या इथं पण ठराविकच ठिकाणी गणपती बसवला जातो. तिथं पण जास्त असं
आणि गौराई आल्यानंतर म्हणजे काय करता गौराई दोन असतात का एक असते गवराई?
नाही आमच्या घरी तर दोन आहे इकड सगळ्यांच्या घरी एक एक असं प्रत्येकाची परंपरा